हॅलो.
हॅलो. हा येतय म माझा आवाज येत. एतय का तुम्हाला? हा हम्. काय म्हणताय?
काय नाही बस, मजेत मजेत, तुम्ही?
एकदम छान.
हम् नाही ना अजून आमच्याकडे तर काही पाऊस. नाही त्र्यंबकेश्वर ला झालंय का?
हा हा हा आम्ही इकडे मुंबईला राहतो. मुंबईत पण काही पाऊस नाही, आणि मुसळ अजिबातच पाऊस नाही. हम्म झाली का काम? काम झाली का?
हो अस काय मी अंगनवाडीत हाय नाहीका. त्यामुळे सकाळी नवला यावं लागतं ड्युटीला मला.
अरे वा छानच की छान आहे अंगणवाडीचं काम करत. आत्ता ते टीचर अ टीचर म्हणून अ ह हा हा ह. म काय मुलांचं कसं कायच?
मुलं आता हो नाही आता अकरा वाजता जात सुटी आता उन्हाळ्यामुळे सकाळीची लवकर ची शाळा आहे ना साडेआठ ते अकराची शाळा आहे मुलाची. मग त्याच्यामुळं हो.
पण सकाळी लवकर आवरून जावं लागत असेल आठ साडेआठ पर्यंत असाव
यंत यावं लागतं ना आवर
हा शाळा जवळ आहे की
नाही एक किलोमीटर आहे तरी.
मग चालत जाता? हा मग काय? ते थोड व्यायाम पण होतो ना शरीराला सकाळी सकाळी छान. आवरून पण घरातलं सगळं
सगळं आवरून यावं लागतं मग सकाळी घाई गाई मध्ये सगळंच आवरून घ्यायचं. कारण इकडनं गेल्यावर आहे ना
खूप कंटाळा होता हा बरोबर थकून जात. थकून थकायला होतं कंटाळ्यापेक्षा थकायला होत.
थकायला होतं कारण सकाळी काय होतं सकाळी घाई उठलं तसं आवरायचं आवरायचं वयच तिकडन इथं यायचं इथं आल्यानंतर मग ते मुलं ते अकरा वाजेपर्यंत पूर्ण त्याच्यामध्ये गुटफुटलेलं राहतावाण
बरोबर बरोबर.
मग त्याच्यानंतर रिलॅक्स मुलं गेले थोडं रिलॅक्स होतंगेवण वगैरे करायचं परत लिखान काम राहतं.
हो खूप खूप असतात तुम्हाला लिखाणं. मला माहिती आहे तुमची कामं खूप असतात लिखाण काम असतात सगळ्यांचे हे म्हणजे रजिस्टर सगळे सर्व हा राहतोय मिीटिंग्स असतात खूप तुम्हाला. त्या अटेंड करायचे असतात. मला माहिती तुमची काम खूप असतात आणि काही गव्हर्नमेंट काय अस तर ते पण फिरावं लागत.
हो आणि ते ना आमच्याकड नच ते काही काम लावूनच देता हो.
हा देतात ती कामं पण असतात तुमच्याकडे. म्हणजे पोलिओचं हा पोलिओ लसीकरण असेल कोणतं आता कोरोनाच्या वेळेस ते हा ते जे काय स्कीम असेल गव्हर्मेंटची तर ते तुमच्यापासूनच सुरुवात होते त्यांची कामं तुम्हाला येत असतात त्याचे नोंदणी करायची विवाह नोंदणी करायची म्हणजे थोडं सांगाव लागत अस ना ते कुणाकुणाला असं ग्रामपंचायत वगैरे भरपूर
आमच्याकडे ना सर्वे असतो आता माझ्याकड बारा समजा बाराशे लोकसंख्य्या तर मग त्याच्यामध्ये बाराश लोकसंख्येमध्ये मग कोण गरोदर राहिलं मग
हा गरोदर महिलांच ते एक असते पहिल्या महि तिचा आहार पोषण वगैरे
आणि मग बाळ सहा वर्षाच होईपर्यंत ह
अगदी मग त्याचे पोलिओचे डोस किंवा इतर त्याचे पाच वर्षापर्यंतचे सर्वे डोस ह बाळाचे आणि बाळ म्हणजे गरोदर महिलांना पण पोषण आहार असत तो आहे की नाही आणि ते अ ह म्हणजे बरेच काम आहे भरपूर काम असत
काम खूप आहे पण मग कसं असतं असं म्हणजे बाहेर जाण्यापेक्षा असं वाटत बरं आहे गावाची गावात इ तर कसं आपलं सर्वच ऍडजस्ट होत मुलं ऍडजस्ट होता पाहुणेरावळे ऍडजस्ट होता ता गावातलं सगळं काही के आणि बाहेर गे म्हणजे सकाळी दहा सात ला गेल्यानंतर संध्याकाळी डायरेक् र्यंत आपण बाहेरच राह
सहा वाजेपर्यंत तरी काम करावंच लागतं ना बाहेरच आपण काम करावं लागत तो केलं तर आणि एकस चार दहा फेर होन जातो बरोबर आणि आपलं घरातलं सगळ काम बघून इतर हे सगळ्या गोष्टी आपल्याला अ बा आणि मु मु मुलं बागडतात खेळतात आनंद घेतात शिकावायला मिळत त्याचा पण आनंद खूप असतो ना हा
मदतनीच होते अठरा वर्ष त्याच्यानंतर प्रमोशन झालं म
अरे वा म्हणजे तुम्हाला दोन्हीचा अनुभव आहे ब का हा म्हणजे किती छान तुमचं म्हणजे दिवस छान जात अस म्हणजे काम उगच अ इिकडे तिकडे हे करण्यापेक्षा आपलं
नाही मग त्याच्यातच पूर्ण बिझी असतो आणि काय होतं एक म्हणजे एक दि सुट्ट्यास इतरी करमत नाही घरी
हा ना व्यवस्थित आपलं हे सवय झाली आणि सकाळ पण एकदम फ्रेश लवकर उठून सगळं आवरून आपलं शाळेमध्ये आलं मुलांना वेगवेगळे आणखीन तुमचे उपक्रम पण खूप छान छान असतात
हो
ह्याच्यासाठी की माझे ननन पण अंगणवाडी म्हणजे शिक्षिक हा त्यामुळे मला नाही नाही ती गावी आहे पण ती याला असं कधी बोललं ना तर अगं कस आम्हाला आम्हाला असं काम आहेत असं आहे आमच्या मि
हो खूप म्हणजे ते आमला आहे ना सर्व का हँडल करावाच लागत आणिण असं कुठं जायचं म्हंटलं तर नाही वाटत शाळा करावाच लाग म्हणजे विषय शिकायला मिळत त्याच्यातून ना आणि काही म्हणता सारखे काय मीटिंग पण मग त्यातून शिकायला पण मिळतं खूप तही
हा खूप हुशार म्हणजे तुम्हाला सांगू का एक वेळा आम्ही शहरामध्ये राहो गृहिणी म्हणून पण आमच्यापेक्षा तुमच्या सारख्या महिला गा गावामध्ये ून पण खूप हुशार झाल्या अशा या सगळ्या गोष्टींमुळे खूप तुम्हाला माहिती मिळत गेली तुम्ही प्रगल्प होत गेला म्हणजे पैशानीही आणि अ समाजात कसं राहायचं त्याच्यामध्ये ते पण हा समजून गेले तुला म्हणजे माझ्या नंदेवरून मी सांगते की म्हणजे ती आध की सा म्हणजे होती आता ती मला काय काय गोष्टी इतके छान शिकवते की अगं असं नाही वहिणी, असं असतं, असं म्हणजे बँकेचे व्यवहार सुद्धा बाहेर,,,,
नंतर असं वाटत,,,,, त्याच्यानंतरऽऽ असं वाटत की बाई काय आपण हे असं तसं नंतर इतकं आपल्याला सगळं ज्ञान मिळाचात... आणि शिकायला मिळतं..
हाऽऽ मेन म्हणजे तुम्ही टिकून राहिलात ना तिथे इतके दिवस म्हणजे असं काही नाही सोप नाही ये ते खूप कामं,,,,, तुम्हाला पण ते तितके तुम्ही टिकून राहिलात म्हणून तुम्हाला ते शक्य शक्य होत ना.
कामं खूप आहे आम्हाला पण ते आम्हालानां आनंद वाटतो.... म्हणजे त्या गोष्टीचा,,, आणि कसं असतं त्या कामामध्येच ते काम आहे त्या कामामध्येच काम य ते.. त्याच्यामुळे एकदा त्याच्यात अऽऽऽ शिरल्यानंतर आहे ना एकदम टेनश.. शन फ्री होऊन जात हो..
अवघड नाही,,,, मला माहिती आहे कारण ती,,,, हा छान वाटत आणि वे असं कधी फक्त सुटऽऽऽ टी तिला वर्षातून पंधरा दिवसच होती. तर ती आलेली इकडे, मुंबईला,, आमची ननंद ते किती पंधरा तेवढंच... तिला म्हणजे तेवढं थोडसं आठ, धा दिवस रिलॅक्स वायला भेटतं... नाही तर मग शक्य नाही होत,,, ह हा मदतनीस,,, ठिकाणी ते मग आलटून पलटून अशे पंधरा.. रजा घेतात,,, म्हणजे वर्षाभराच्या सुट्ट्या तुमच्या असतात त्या. आणि मग तिला यायला भेटतं, नाही तर तिला यायलाच नाही भेटतं....
हम्म,, माझं आहे तसच आहे, मी आता माहेर ये तीनचाऽऽ ारा पाच दिवस गेले होते सुट्ट्यांमध्ये.
हा आत्ताच ऊन्हाळी सुट्ट्या असतात परत तुम्हाला कुठे सुट्ट्या.. मुलांना सुट्टे असतात,, तेव्हाच हा बरोबच
हम्म..
चालेल ताई छान वाटलं तुमच्याशी बोलून..
होऽ होऽ
हा,, चालेल.
दहा मिनटं झाले,, नाही ना झाले अजून,.
नाही झाले वाऽऽ
झाले थांबा..
हा हा हा हा हा चालेल चालेल बोला.. बाकी मग तुमचा आहार वगैरे मुलांच कसक बनत
अ मदतनीस जा आहे ना बनवायला हो हो..
मदतनीस बनवते मग वेऋगवेगळे आहार काय काय असतात रोज
अंऽऽ एक दिवस आहे ना नाश्त्याला लापसी आणिऽऽ एक दिवस वाटाना असतो..
अच्छा
चडी वरण भात अस असत हो वेगवेगळं. खिचडी सकाळी ला नाश््याला लाग.. अशी वाटाने,, हम्म. जेवण पण असत, मग नाश्ता सकाळी मग नंतर जेवण..
अरे बापरे! म्हणजे दोन वेळाला मुलांना जेव्हा म्हणजे दोन टाइम आहार आहे म्हणजे.. शा,,, शाळेत आल्यापासून छांन.. आणि खरंच ग,, म्हणजे सरकारला त्याबद्दल धन्यवादच दिले पाहिजेत ना म्हणजे.. ग्रामीण भागात म्हणजे मुलांना आहार पोषणापासूनची सगळी जबाबदारी. त्यांनी घेतले, त्या माध्यमातून पण मुलांनी पण त्याचा फायदा घेतला पाहिजे..
नाही माझा आहे ना, असं म्हणजे भाग येत आहे ना म्हणजे,, जात जमा जास्त आहे ना म्हणजे अऽऽजनरल पेक्षा आहे नाऽऽ
हा
त्याच्यामुळं बाहेर लोक टाकते नाही शाळेत त्याच्यामुळ मी त्यांना शिक्षण पण चांगलं देते ताई
हाय ना
हो म्हणजे माझे हो म्हणजे मी ना अस मुलांना कारण परिस्थिती नाही त्यांची ते रोज असे मजूर करणारे लोक आहे ना त्याच्यामु त्यांचं शिक्षण पण मग मला आता इथं किती एक वर्ष झालं ना अ येऊन तर पण मग सगळे मुलं माझेवाले याला घेतले त्यांनी स इ पाच स गे वर्ष माझ्यावाले
अच्छा पण छान झालं ना त्या मुलांचं काहीतरी भवित्य घडल तरी अचछा खूप छान आहे म्हे प्रकल्प पण छान आहेत तुमचे आणि तुम्ही करताय काम ते पण छान आहे असंणा म्हणजे गव्हर्में सरकारच सगळं करेल असं नसताना
नाही नाही आपल्यावर पण असत ना तई मुलांना मग लोकांच कसं असत हा तई झालेय दहा मिनिटं बोलू मग पुढच्या वे याला हा
चालेल चालेल खूप छान वाटल ताई तुमच्याशी बोलून
ठीक आहे क करते मग मी तुम्हाला कॉ
हा करा